हा
काय चाललंय?
काय नाही बघ आता जेवण वगैरे आवरलं.
हा हा हा
आता जरा असं फ्री झाले. तुमचं?
मी ऑफिसमध्ये आहे.
हा म्हणजे जॉब करताय काय?
हो माझं पार्टन टाइम जॉब आहे.
हा हा हा.
सन ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये आहे अ सकाळी नऊ ते दुपारी दोन अस टाइम आहे माझ.
हा हा
हम्म, म्हणजे मुलगी आहे ना लहान सहा वर्षाची तर मग तिच्यासाठी पार्ट टाइम करते. कय म्हणता बाकी?
घरीच काय काय?
नाही वर्क फ्रॉम होम नसतं माझं ऑफिसला यावं लाग तय राजारामपुरीमध्ये आहे आपलं ऑफिस
हा हा हा
हा
हम्म
काय म्हणता अजून कुठे गेलेला का नाही फिरायला?
जायचय बघा आता पाऊस पडलाय आमच्या इकड ह ह त्याच्यामुळे आ ता जायचं हम्म.
कुठ राहता तुम्ही?
अ नाही पर्सनल नाही इन्फॉर्मेशन आम्ही इचलकरंजीतच राहतोय.
हा हा हा हा हा. बाकी मग प्लॅन कुठ तर असेल तर सांगा. आहे आपल्याकडं करून देते मी. हो म्हणजे आपलं कस डोमेस स्टीक आणि इंटरनॅशनल अशा आहेत म्हणजे जवळपासच पण आपण करतोय. फॉर एक्झाम्पल तिरुपती, मैसुर उटी वगैरे. हा, आता आपल्या जे आहेत, त्या रिसेंट अ जगन्नाथपुरी, अंदमान, केरळ, कन्याकुमारी, गुजरात, राजस्थान प्लस आउट ऑफ पण आहेत. सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई वगैरे अशा पण, हो.
हा हा हा.
आणि जर तुम्हाला आपल्या ग्रुपमधून, जर यायचं नसेल, तर आपण हे पण करू शकतो, अ पॅकेज देतोय तुम्हाला आपण
हा.
हां.
मग ग्रुप वाईज जर, आताच आपण जायचं म्हंटल तर मग कसं? आता समजा, आता मला अ मनालीला जायची इच्छा आहे माझी हा. म्हणजे मला मणाली बघायचंय, मग असं तुम्ही तुम्ही जर ग्रुप मधून चालला तर मग कसं बजेट वगैरे त्यांचं कसं कसं असतय?
आ आपलं कसं हाय माहिती हाय काय?
हुं.
अठ्ठावीस हजार पाचशे रेट आहे पर पर्सन स्लीपर क्लासचा. जर तुम्हाला म्हणजे ट्रेन जर्नी सांगते स्लीपर क्लासची. जर तुम्हाला ट्रेंजरने जर एसी हवी असेल तर, एसीचा डिफरन्स जावा लागतो तो मिनिमम अडीच हजार, तीन हजार पर्यंत जातोय.
हुं.
असा आहे.
हू हू हू.
हू आणि कसं आहे. आपण ग्रुप ग्रुप जर तुम्ही म्हटला, तर आपण आपल्या कंपनीतर्फे तुम्ही ग्रुप न जायच हाय.
हा.
हा म्हणजे कसं? अ मेन पॉईंट तुम्ही ग्रुप न गेलात, तर तुम्हाला फिरण्याची, फिरण्याची एक मजा वेगळीच असते.
होय.
जर तुम्ही फॅमिली गेला, तर आता अ म्हणजे कधी पणं तुम्ही फॅमिली सोबत फिरताच ना? आ तुम्ही ग्रुपमधन फिरला तर, आपले नवीन मेंबर असतात. एकमेकांची ओळख होते. प्लस त्यांच्यासोबत आपण अ एन्जॉय वेगळ्याच पद्धतीने करू शक तोय आणि ग्रुप मोठा असेल, तर मजा ही तशीच येते.
हा हा. म्हणजे फॅम हा. बोला, बोला.
हा आणि कस असतय, आता अ आप आपला आता आपली जी ट्रीप आहे, ती नोव्हेंबरमध्ये आहे समजा तर आपण ऑक्टोंबरमध्ये गेट टुगेदर मिटिंग ठेवतोय. मग ती मिटिंग कशासाठी अस ते की, जी नवीन नवीन, सगळी नवीन असतात ना. कोणीही, कुणाला ओळखत नसतं. हा. म ज्यावेळी आपली मिटिंग असते. त्यावेळी प्रत्येकानी आपली नावं सांगायची आपण काय करतो, हे सांगायचं. कुठं राहतो वगैरे सगळं सांगायचं? म्हणजे एक मेकांना ते माहित होत की, बाबा हे हे या एरियामध्ये हायत. हे ह्या फिल्डमध्ये आहेत. मग तिथे आपली ओळख होते. आणि आपण कंपनी थ्रू एक ग्रुप तयार करतो. व्हॉट्सअप ग्रुप म त्याच्यावर तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. म एक महिना तुमची ओळख पूर्णपणे हो ते. म तुम्हाला ट्रिपमध्ये कोणीही नवीन वाटत असं. म्हणजे तुम्ही, तुम्हाला आनंद तर वेगळाच मिळतो. असाय. आता तुम्ही डायरेक्ट आम्ही तुम्हाला ट्रीपला नेलं तर, आणि सग अनोळखीच असलं, तर कसं होणार.
होय होय ते पन आय. म फॅमिली सोबत आपल्याला कॉस्ट दोन्हीची सेमच पडत्या काय ज
नाय -नाय थोडा डिफरन्स पडतोय. तुम्ही जर फॅमिलीत केला तर थोडं चिफमध्ये भेटतय.
हा.
ठीकाय आणि ग्रुपमध्ये केलं तर थोडस हे, म्हणजे ग्रुपमध्ये कसं असतंय तुमची सगळीच सगळंच आपल्याकडे आपण घेतो ना तुमचं जेवण, तुमचं ट्रेन जर्नी तिथं ट्रेन जर्नी जिथं स्टॉप होते तिथं तिथून तुमची टू बाय टूची पुशबॅग गाडी सगळंच आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो ना. तिथलं जेवण पाणी वगरे सगळं त्यामुळ आपण आपलं पॅकेज थोडं तुम्हाला महाग पडतं. आणि जर तुम्ही फॅमिली केलं, तर आपण फक्त तुम्हाला ट्रेन तिकीट प्लस तिथली गाडी आणि गाईड एवढंच देतो, जेवण वगैरे तुमच्याकड आम्ही देतोय. कारण कसं आय तुमची चॉईस असते ना तिथं गेल्यानंतर. तुम्ही तिथे असणार, आणि आम्ही तुम्हाला जेवण देणार म्हणजे तुमची चॉईस आम्हाला कशी कळणार?
हा हा, ग्रुप मधन गेलं की तुम्ही ठरवता?
हा, कारण कसं आपले आचार्य असतात सोबत म्हणजे आपले वीस मेंबर जर झाले, तर आपण आपल्या आचारी घेऊन जातो.
हम्म, हा.
हा मग आपण तुमच्या पद्धतीनच बनव तोय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना विचारूनच बनवतोय आपण जेवण ठीकाय. आणि असं तुम्हाला विचारावं पण लागणार नाय असलं चांगलं जेवण असतं.
होय.
हा कारण आचाऱ्याना काय सांगावं लागत नाय ना ते चांगलंच करतात हा. त्यामुळ आपलं ग्रुपमधलं थोडस महाग पडतं पण सगळ्या सोयी तुमच्या होतात. आणि फॅम -मेली गेला तर तुम्हाला तिथं, अ शोधत बसाव लागेल की बाबा चांगलं जेवण कुठं आहे? वगैरे असं असं असतं ना.
आणि कसं पहिल्यांदा जाणार त्यामुळ एवढी अशी काय माहिती पण नसते.
हा हा. आणि मेन पॉईंट काय आय ग्रुपमध्ये जर तुम्ही फिरला तर आमचे मॅनेजर तुमच्यासोबत असतात. आणि जर तुम्ही फॅमिली फिरला तर तुम्हाला सांगणारं कोण आय? मग तुमच्या फॅमिलीमधला आस सा एक मेंबर पाहिजे की, त्यांना त्या साईडच थोडफार तर नॉलेज पाहिजे. आसं आहे. म्हणजे तों ग्रुप मधून फिरणाऱ्याला तो एकं प्लसं पॉईंट हाय की बाबा तुम्ही बिनधास ऐकट्या पणं येऊ शकतात.
हा हा, हम्म. तुम्हींअ फिरतायं कायं?. -
माझं कसं आहे, नाही माझं ऑफिस वर्कचं असच. - तं कारणं मला मुलगी आहे, नां लहानं सहा वर्षाची त्यामुळे. - तीं नाही राहातं, माझ्याशिवाय कुठं अं. -
हाअ
आणि जर्ं एखाद्या वेळेसं तुम्ही कुठलां पण ट्रीप गेलासं तर् कमीत- कमी दहां दिवस तर् लागतातचं. -
आणि मेणपड तर्ं ती पहिलीला आहे नां. - तरं मगं तिची स्कूल अ सुट्टी. - पडणार्ं मगं मीअ गेल्यानंतर त ऑफिस हँडल कोण करतं नाही. - असं नां आहे आमच्या आफीसमध्ये आणी मी एकटीचं लेडीज आहे, बाकी सगळे जेंट्स आहेत. मग ते कसं बाहेरं. - चे काम करतात, मारकेटींग म्हणा बाहेरची म्हणा. - घरची कामं करतात. आणि मी फक्तं ऑफिसच कामं करते. -
हम्म्अ- हम्अं. -
असंअं आहेअ. - तुम्हींअ घरीचं असतांअ. -
हां मी घरीचं असते म्हणजे मी आतांअ म्हणजे माझं पणं आत्ताचं लग्न झालंय आताक्त. - पाच महिने झालेतं, तयामुळे हां त्यामुळे मी पण. - आत घरी यायच्या, सध्याय मग आतां थोडा एक बघायचं अजून एक चार- पाच महिने गेले. - कि मगं काहीतरी जॉब्सचं वगैरे. -
मॅरिड लाईफ एन्जॉय करा, कारण हे दिवस परतं येतं नाहीत्ं. - एकदां अ ते दिवस मिस झालं नां तर्ं. - होतचं नाही, आतां माझं असचं झालंय. - मला लग्नानंतर लगेचं प्रेग्नेन्सी होती. त्यामुं कुठं. - कुठंही जायला भेटलेलं नाही, आतां लग्नाला सात वर्ष झाली आणि मुलगी माझ्या आतां. -. आजं सहा वर्ष पूर्ण झाले तिलां. -
होयं . -
असं आहेयं त्यामुळ ते जमलंच नाही. आम्हाला कुठेही जाणं आणि आतां तिची शाळा. - चालू झाली तिला सुट्टी मलां काय? सुट्टी मी घेऊ शकते पणं तिची सुट्ट. - टी वगैरे असं सगळ्या अडचणी खूपं आहेत अगं जातात हूम्म्ं. -
तर् एकदां शाळेला चाललंय की मगंं सगळे सगळ्या गोष्टी एकत्र मॅनेज होत नाहीतं. -
हा आणि आतां -आतां माहित आहे कां? शाळेचं पणं. - की सिलेबसं असलां. - हें आहे की आतां तिला मी सी. बी. एस. ई पॅटर्न लां घातलेय तर सिलेबसं एवढां. - टफं आहे नां एक दिवस जरी शाळां चुकवली तरी दुसऱ्या दिवशी काही कळतं नाही. -
हां अ.
असंअ आहे त्यामुळं. - मलां जायलाचं मिळ नां आता- आता गेले तर. मी दिवाळीतचं जाणार आहे ते पण तिरुपतीला जायचं फ्लांईट नां. - दोन, तीन दिवसामध्ये परतं यायचं असं. -
हांअ -हाअ -हांअ मगं फ्लांइटचे तिकीट वगैरे कसे असतात. मग म्हणजे स्टार्टिंगं. -
तर् म्हणजे फ्लांईटच तिकीट कसं आहे. तुम्ही थोडं. - आतां जर् समजा तुमचं दिवाळीचं बुक असेल तर तुम्ही दिवाळीचं तिकीट जर आज मारलं नां. - तुम्हाला स्वस्ता मध्ये भेटतयं आणि जर् तुम्ही आतां. - अं आठ दिवसानंतर जायचंय तर्ं. - त्यावेळी जर् तुम्ही तिकीटं करायला सांगितलं तर् ते महाग भेटते कारण कसं. - सीझन जसा सीझन असेल तसं तुम्हाला ते कॉस्ट जास्त घेतात.
म्हणजे कोल्हापूर ते मुंबई पण फ्लाईट असतेच
असतेच.
हा मग तेव्हा तेव्हा आपण म्हणजे किती चार्ज किती तिकिट वगैरे असते त्याच्यासाठी
अ जर कमीत कमी तीन हजार तरी असतेच.
हा हा म्हणजे स्टार्टिंगच इथून असत्या म्हणा तीन, चार इथून पुढं हम हम.
हम. त्यामुळ एन्जॉय करा हे दिवस कारण हे दिवस परत येत नाहीत. आता मी आम्ही एवढं मिस करतो ना, म्हणे आता आम्ही शकते. पण ते पहिले पहिल्याचे नवीन दिवस वेगळेच असतात आता आम्ही आमचं लग्न ज्यावेळी जमलं त्यावेळी आम्ही लग्नाआधी खूप फिरलो. मिस्टर पण लग्न झाल्यानंतर जमलंच नाही आ वाटत की बाबा त्यावेळी फिरलं तर बर बरं झालं निधन आणि तेवढं तरी आम्हाला फिरायला मिळालं म्हणजे असं बाहेर कुठं नाही ट्र्रीपला वगैरे गेलो. पण गार्डन मध्ये म्हणा किंवा कॅफे म असं भेटायचो.
हा.. हा..
हा काहीतरी फंक्शन वगैरे असला तर पण अस लग्नानंतर तर काही जमलंच नाही आता वाटते की बाबा ते दिवस आपण खूप मिस केले.
हा तेव्हा, गेला गेला असत परत झाला असत असं वाटत.
बाकी काय मग
काही नाही बघा आता
जेवण वगैरे येत ते सगळं.
हा जेवण वगैरे येते पण फक्त भाकरी तेवढं करता येत नाहीत मला
हा हा असं का चालायचं हा ह ह.
हम्.
असू दे थोडे ऍडजस्ट करून घेतात सगळे काही प्रॉब्लेम नाही हा ह. आणि सगळ्याच गोष्टी लगेच जमत नाहीत.
नाही हा ते पण आहे.
प्रॅक्टिस पाहिजेच आणि एक तरी आपण अ लग्नाआधी आई बाबांच्या कडे लाडात वाढलेल असतोय किती जरी ते जबाबदारी पडली तरी आपण एवढं मन लावून करत
करत नाही ह ते काय मम्मी कर ते आई करते म्हणत तसच जातय ते. आपण एवढं जबाबदारी घेत नाही.
हम्म त्यामुळं आणि होतं ऍडजस्ट एवढं काय नाही.
नाही होय.
हम्म. तुमचं शिक्षण काय झालंय. अरे वा हय हा हा हा हा.... मला तरी वाटतं तुम्ही दोन वर्ष तरी निवांत राहावा घरी
ह..
होय नंतर काय आहे आयुष्यभर आपण काम करून पै- त मिळवायचा, पण हे दिवस, परत येतच नाहीत, आ तर मी माझे सगळे, जे मिस झालेले आहेत ना, ते मी माझ्या मुलीची हाऊस करतोय, सगळी.
हां हां हं.
हां, तिचे फोटोशूट करते परत तिला, म्हणजे आपल-आपल्याला, जे करायचं व्हतं, ते तिला करते.
खरंय, हां हां ह्हणं हं.
आपली हाऊस तीच्याकडून, पूर्ण करून घ्यायची, हम्म. जेवण झालं की नाही? जेवला?
हो, नही अजून, जेवा्ला, एक दीड वाजतो. आता जस्टच आवरलं.
हां हां हां हां.